हॅलो.
बोल भाऊ कुठ हाईस.
हाय घरीच आहे, काय म्हणतो.
काय नाही रे, इथं आहे पंपावर.
पंपावर हाईस.
हो.
जेवलास कां?
हो जेवलं तु जेवलास काय?
हो जेवलो जेवलो आज रविवार म मेस मध्ये काय होतं चिकन.
चिकन पण नाही भेटल रे.
का रे.
हे डबा आणारे गेले होते. ते काय आज ते हे झाले रे, जरा विषय झाला एक.
हा समजलं, थर्ड इयर वाला तो एक.
हा ना.
हा, कसं का अचानक.
काय माहिती अरे, चायनीज खाल्ल्यानं.
हा.
आणि काहीतरी हे आपलं, इनो प्यायला नंतर जळ जळत म्हणून पोटात.
हा हा.
तेच्यावरून झालं.
त्यांच्यावर तेला अटॅकच आला.
होय.
अरे बाप रे चांगला होता रे यंग होता पूर्ण.
हो ना.
हा, आयला कसे दिवस येतात, काय समजत नाही.
वेळ कोणाची काय सांगून येते.
हो तेच ना.
काय रे चांगला होता रे असला होता. म
मग असे कोणावर पण वेळ येते बघ.
तेच ना आता काय तिज्या वडिलांना वाटलं असेल आले ते पण.
हो तेच ना. थर्ड इयर संपून आता लास्ट इयर मध्ये प्रवेश करणार होता. परीक्षा विरीक्षा चालू होत्या.
काय करणार आता?
म उद्या पेपर असेल ना त्यांचा थर्ड इयर वाल्यांचा.
होय थोड्या पेपर होत होत्या.
मग कसं उद्या करणार?
तेच ना रे.
जवळच्या मित्रांना तर दुःख झालं असणार खूप जवळ राहणारे
हो ना सगळी इथेच होते रे आले होते आता मगाशी रे होते तेे.
कुठे मेस ला?
नाय, नाय इथे बंपार आले होते अरे आ असे आले होते की ते तिकडून कोण इकडं आले होते त्यांना काहीतरी बाहेरकामं बोलले होते ना ते डॉक्टरने.
हा हा.
ते इकडे येऊन होऊनले होते तिकडे
कुठलं आहे नेम तिज्या गाव कुठलं?
अ पण नाय चारच्या कोतुली
हा हा हा इकडे कुठं राहत होता.
हा इकडं कायतरी बाहेर कायतरी राहत होता इथं.
अ एकटाच मित्रांसोबत राहत होता.
होय.
अरे बापरे म्हणजे इकडेच हे झालंय?
हो इकडेच हे झालं खायला आले होते
हा.
हम्म आपल्या राव हॉटेलला.
हा हा.
इकडे हे झालंय
आई शपथ म्हणजे आता घरी कसं सांगितलं न विला असेल त्याला.
अरे तेच ना तिकडून इकडून घेऊन गेले खरं पण तो हॉस्पिटललाही झालं .
हा आता आता इकडून घेऊन जाणे म्हणजे तिजे पोस्टमॉर्टम बिशटून सगळं होणार रे.
होय आता कळेल आता पोस्टमॉर्टमला काय म्हणून काय झालेय की.
हा तेच ना आता खूप प्रोसिजर आहे मोठी बिचार्याचे मेल्यानंतर पण हाल ना फाडतात विडतात.
होय त्यांचं काय काय त्यांच्यात प्रथा पण आडतो उद्या काहीतरी सा अंतिम संस्कार करू शकत नाही सोमवारी
हा ते पण आहे. हो उद्या उद्या त्याला हे करतील ते सगळे प्रोसिजर आल्याशिवाय.
हम्म पोस्टमॉटम काय केलं नाही वाटतं.
त्याला सकाळी असं झालंय कधी झालं ते?
मगाशी म्हणजे किती साडे चार पाच वाजता.
ओके ओके हां.
हम्म.
म्हटलं कालं पहिला रोहितला हे आपण विचारलं रे रोहित त कोण आहे हा रोहित पाटीलला अ ले इकडे कोणाला काही माहीत नसेल म्हणून रोहित बीतला विचारलं मी.
मला पण तोच बोलला होता म्हणतं कोणाला हाय झालं काय ते म्हणलं का बा मी नाही आलेली कानावर मी आदी मी पण ईशानला फोन लावला होता हॉस्टेलला
हा.
लेशन काय झालंय रे काय कोणाचं काय?
हां
ईशन पण बोलला ना बोलला काय?
हा हॉस्ट्रेला असं बातमी नसे पसरलेली बाहेरच्या बाहेर
तो वाडीत झालं रे.
हा बाहेरच्या बाहेर ते सगळं झालं.
हा ना वाईट झालं री. अशी कोणावर पण येऊ नकोरी वेळ.
हा तेच ना य यंग असताना घरच्यांना सांभाळलं पाहिजे तेच ना.
तेच ना आता घरच्यांना सांभाळण्याच्या वयात पोऱ्याचा असं झालेय.
हो तेच ना आता कशे कसं त्यांच्या आता आ यालेय बघ आता.
अ हा अरे त्याच दिवशी ते ऋतू ते फिराय गेले होते परत फिरायचा प्लॅन तयार केला होतो त्यांनी.
हा का
होय.
हम्म हम्म हम्म हम्म, बेकार बेकार एकदम.
हम्म मागेच बड्डेची पार्टी दिला ना आणि आता हे झाला.
आता हे बघूनच घाबरायला होतं रे. हम्म डोळ्यासमोर आता आपल्या समोर सगळं होतंय. कधी काय होईल सांगता येतं.
काय सांगता येत नाही.
तेच ना बाकी तुझ काय ते चाललंय?
माझं चाललंय ठीक कधी येणारस तू?
आता उद्या निघतोय.
हा हा गाडी घेऊन येस की.
नाही रे गाडी नाही पाऊस आहे ना. कधी पाऊस येईल का सांगता येत गाडी बिडी तशी काय भेटणार नाही एवढ्या तरी.
हो काय मग फिरायला कसं जायचं आपण?
आ
फिरायला म्हटलं करायचं म.
अध्या बघू
गाडी नाही मग फिराय पण नाही म.
गाडी नाय ना ते विषय हाय. परीक्षा पण आता लागतील ना आपल्या सेशनर लागतील ना.
हो कधी लागत्यात काय माहिती सगळं पूर्ण तेच?
माझं तसं असाइनमेंट्स पूर्ण आहे होतं ना असाइनमेंट तुझ्या पूर्ण असेल तर काही दिन बसयला तर बाकीच्या काय बोलतच नाहीत कुठल्या विषयाबद्दल आपलं आपण अर्ध ठेवलं तरी काय
एच बी बीच बी झाले सगळं पूर्ण.
चीपीचा ह्याने लिहून झालं माझं अह अजून डायग्राम काढायचेत.
असाईनमेंट्स
असाइनमेंट झालेय. हम्म अरे ते वेळ भेटला होता म्हणून क्लासमध्येच लिहून काढलं सगळं.
होय काय? हम्म हम्म हम्म हम्म हम्म, ठीक आहे, ठीक आहे. काय बोलतोस आणि बाकी सोबत मृत्यू हय आणि काकडी
हा, दोघ ब्रदर.
नाही नाही एक प्रकार आलाय.
हम्म मोठा आला. हा बरं हाय, काय आला होता ना?
होय का बर आला होता?
हम्म, किती वाजे पर्यंत होता जागे मग?
होतो किती साडे अकरा पर्यंत जागे होतो. काल रात्री तरी जस्ट बोलत होतो तेव्हा की दीड वाजेपर्यंत काय दीड दोन वाजेपर्यंत होतो त्या नंतर झोपलो
लवकर झोपलात म?
होत तू किती जागा
त्या दिवशी सारखी मस्, मी तर काय बारा वाजेपर्यंत शेवट त्यानंतर गेलो झोपायला. हा रील बघत होतो एक पिक्चर संपवला याच्यात
हा हा, त्या दिवशी होतो मस्करी करत. मस्ती बिस्ती करत त्यामुळे लई वेळ झाला काल, त्या दिवशी.
ह हम्म
काल शोरूमला गेलो होतो ना, इथं इथं नाही झोपलो. हो हॉस्टेलला कायम काय होय, स डायरेक्ट रात्रीच रूमला गेलो तिथं. तिकडं जाऊन झोपलं म, आता ने चांगलं चालतंय
हा ते बरं आहे, फायजी पडतं.
होय, इथं पण पडतच असतंय पंपावरपण फायजी. पण कसं हाय ते एवढे हे नाही ना, म्हणून तिकडच झोपलो म डायरेक्ट.
तेच तेच.
हा तिकडे पण जाऊन फॅन चालत नव्हता बरोबर, दुसरा फॅन लावला तो पण तेज वरचं ते हे असतंय बघ, ते जाळी तीजी.
हा हा.
ती निघलेली होती आणि तो फॅन नसताच फिराय, असा फिरवला की असा फिरे काय रे. हवापण लागेना, मग त्याला बांधून ठेवला त्याला एका जागी स्थिर.
हां
काय करणार, हवापण लागेना काय नाय. कॉलेजला यायचं म्हणतो, उद्या टेस्ट आहे ना?
तेच ती हिची संतोषी माता.
इंगवले मॅमची आहे ना?
इंगे मेम कधी बोला टेस्ट घेणार
अरे होय.
अरे हा हा हा हा हा हा, त्यांनी क्वेश्चन दिलेले मला काय माहत पण नाही ते. हा हा क्वेशन लिहून दिले आहेत.
हां उद्या हम्म.
मी का तिकडे ढुंकून पण बघितलेलं नाही. कारण इकडे गावी आलो, त्यायातनं काय आणलेलं पण नाही आम्ही.
अरे मला माहित पण नाही प्रश्न दिलेत ते काहीच नाही मला एवढच माहिती म मॅडम टेस्ट घेणार आहेत ते
तर संतोषी माताची हाय, हे इंगवले तर मला आठवलंच नाय.
हाय रे, मला इंग्लिशची फक्त टेस्ट माहिती होती हाय ती. पण काय प्रश्न ब्रिश्न दिले ते माहित
प्रश्न, मी थोडी कुठे लिहून घेतलेले आहेत.
आता काय उद्या करतो काय माहतीय
कुठे काय, आता दुसऱ्याजवळ बोलली याचं आणि काय करायचं.
काय करणार, दुसऱ्याकडलं बघून तर लिहायचं, नाही तर गप्पनी बसायचं.
गप्प लय काय जास्त काय होणार आहे सेमिस्टर डे.
तेच ना.
तेच मग. उद्या तशी पग असं येणार नाहीत उद्या टेस्ट नाय. लई भारी.
होय बहुतेक ते बघ आपल्या हॉस्टेलला कोण नाहीत हा ना.
हम्म सगळे गेले आता सुट्टीवर गेलेत सगळे सेमिस्टरच्या अगोदर येतील.
हा सेमिस्टरला होईल तू पण गायब.
कोण?
सेशनलला तर थांबणार आहेस की हॉस्टेलला, की घरी जाणार आहेस?
ते बघू आता कस सगळे असले तर ठीक नाहीतर पाळणार मी पण.
शेसनला तर कशाला कोण थांबतील इथं तरी सगळे जातील चल कारण सगळं आता पोर्शन बिर्शन सगळं आता कंप्लीट असणार आहे.
हो ते सगळा शिकून टुकून झालं, सेशनल झालं की मग जरा जायचं थोडं घरी. आणि सेमिस्टरच्या अगोदर यायचं. माझ्या मते लवकर लावत असतील कारण त्यांच आता प्रॅक्टिकल विकटिकल कदाचित लावतील लवकर.
होय. आपलं आता कसं कंप्लीट झालेला हाय.
हा कंमप्लीट तसं झालेलं आहे ऑलमोस्ट.
अर तुझं बाहेरच मॅन्यूल झालंय काय रे पूर्ण?
भाय तुमचं नाय ना ते पूर्ण करायचंय. अरे कोणतरी म्हणत ते बरोबर आहे की नाही चेक करण्यासाठी विचारायचं ते
विचाराय जाय.
हा म्हणजे पुढच्या आता सात ते नऊ पाठवलेलेत ना.
हा.
ते बरोबर आहे की नाही विचाराय पाहिजे ना.
अरे होय पण कधी विचारणार मग?
आता काय ते एकदा बोलले होते बघूया विचारतो आता काय. सोमवारी समजेल आता कायच हा विचारलंच पाहिजे ना लिहून लगेच मोकळ होऊ ना.
लागीच.
हो तेच ना मोकळीक भेटली पाहिजे ना.
हो.
तेच हा परत मग नंतरला कंटाळाच येतो ना. न्यायला
एसएससीच्या आधी सगळं पूर्ण क्लिअर असलं की नको परत डोक्यात ताप नाही कुठला.
हा डोक्याला ताप नाही. परत खोलत बसा सगळं आणि ते त्याच्यात झंजट मारी काय की एके दुसरे दुसरे पेन वापरायला लागतात. काळा पेन वापरा पेन्सिल वापरा, निळा पेन वापरा, पेट्टी वापरा एवढं सगळं वापरत राहायचं.
तेच ना.
हा. काय काय पोरी तर ब्लॅक पेन वेगळा वापरतात, कलरचा पेन वापरतात आणि मॅन्यूल
मी तर बा मॅन्युलला फक्त दोनच मी वापर येतो एक काळा आणि दोन निळा बस.
मी ते पण विचारलं होत एकाच पेननी होईल काय? म्हणजे तासाभारात पूर्ण करेन मी. एकाच पेननी लिहे हो तेच ना पेन इकडता तिकडं बदलत राहायचं. त्याला वेळ खूप जातो.
हा ना.
असाईनमेंटला मी दोन तीन वापरलेलच नाही. एका पेनमध्ये शेवटपर्यंत सगळं लिहिलेलं आहे. म्हणून त्या लवकर होत्यात ना.
हम्म, याला तर मॅन्युल ला दोन फक्त मार्क.
हा तेच ना दोन मार्कासाठी काय रांंगून काढायचं.
तेच ना आता मग हे मजबूरी आहे त्याच्यामुळे रंगवाय लागतंय. नाही तर कशाला काय? मग आता आहेस कुठे? घरी आहेस कि बाहेर आहेस
घाय इथ खायच चालत इथल्याशी बोलता बोलता
आं
तुझ्याशी बोलता बोलता खायत चालतोय.
काय तशी ओ
हम्म बाहेर कुठे जाणार काळूखातन काळूख पण आहे बाहेर. जानवरं बिना वर बाहेरून आलेेत तर कशाला उगाच आप आपला नंबर लावायचा.
अरे! काय असं नको बोलू रात्री.
आता खरोखर लागायचं बघायच
ला लागेल असं जेव्हा लागाल तेव्हा लागेल तर. जेव्हा लागायल तेव्हा लागेल ठरलेला आहे.
होय..
हा चालेल मग चल हम्म चल ठेवतो.
हा हाच हे